बोला की.
हा. म आणि कुठं कुठ गेलेलं फिरायला तुम्ही?
आम्ही फिरायला या वर्षी शक्यतो कुठ झालेली नाहीये फिरायला.
ह. ह.
पण अगोदर वगैरे म्हणजे झालेय. कॉलेजमध्ये वगैरे असताना. स्टडी टूर्स वगैरे झालेत. त्यामुळं अं असं इतर वेळी म्हणजे घरची कामात असतात ना सगळे.
हम्म.
फिरणं वगैरे शक्यत होत नाही. कधी कधी तर चुकून तसा चान्स येतोय.
हम्म हम्म.
ते स्टडीटूर वगैरे गेलेली. त्यावेळी मग कोकणात वगैरे गेलेलो. मालवणला. सिंधुदुर्ग.
हम्म हम्म. मालवणला काये बघायला?
मालवणला काय हेच की आपलं बीच वगैरे आहे. ते रॉक गार्डन आहे.
हा.
आणि सिंधुदुर्ग किल्ला आहे तो पण. म्हणजे मालवण म्हणजे आम्हाला तरी असंच मग ते जरा त्यात कन्फ्युजनच आहे माझं.
हम्म.
की मालवणला आपण जातो ना. मग तिथून असं म्हणजे हे बीच आहे असा. समुद्र किनाराय.
हम्म हम्म.
तिथून मग हे असतात, अशा बोटी वगैरे असतात, त्यातून बसून मग पुढं किल्ल्यावर- ती नेल जातय.
हा हा, हा.
मग तिथून आम्ही तसं, मग किल्ला पण फिरलेला सिंधुदुर्ग किल्ला तिथं तर खूप छान वाटत होत असं मस्त. एकदम येऊ पण वाटत नव्हत. पाण्याच्या मध्येच ना समुद्रात. ते पण किल्लाबरोबर. आणि आता काहीतरी ते महाराजांचा पुतळा पण उभारलाय म्हणे मोठा.
हा, हा, हा.
आम्ही गेलेलो तेव्हा नव्हता, आम्ही कधी ग्रॅज्युएशनच्या सेके- केंड एअरला असताना गेलेलो.
हा हा, हा.
त्यानंतर परत काही जाणं झालं नाही, मग आता माझी परवा एक फ्रेंड गेलेली तिकडेच.
हा.
मग ती सांगत होती, तिथं पुतळा वगैरे उभारलाय महाराजांचा मोठा म्हणून.
हा, हा, हा.
आणि काय मग तिथून मग वेंगुर्ला- परत कुणकेश्वर, शिरोडा-
केेश्वरला कुठलं मंदिर आहे कशाचं?
महादेवाचं मंदिर आहे तिथं पण, समुद्राच्या शेजारीच जागृत- देवस्थान आहे, असं म्हणतात ते पण.
हा.
छान आहे मंदिर ते पण बघायला शांत वाटत. ते असंतय, समुद्रकिनार्या जवळच आहे ना तिथून.
हा, हा.
तिकडं गेलेलो.
म्हणजे, कोकणातली पण तशी ठराविक ठिकाण झालीत फिरून गणपतीपुळे- ही वगैरे असे.
हा. गणपतीपुळेला काय समुद्र आणि ते अ गणपती दुसरं म्हणजे काय नाही. होय गेलेलो की.
हा. हा, आहे मंदिर म्हणजे बाकीच म्हणजे मेनली जर गणपतीपुळला जायचं- म्हणलं तर सगळे तिकडच जातात ना, बाकीचे काय ते- हा, हा, मग ते आरेवारे बीच आहे, अजून परत म्हणजे- बघण्यासारखे बीच पण आहेत आणि ते विनायक- मंदिर म्हणून पण आहे, मी काय नाही गेलेले, परवा माझा भाऊ काय ते?
तिथून कुठे आहे, गणपतीपुळ्यातून ते विनायक मंदिर?
विनायक म्हणे म्हणजे मला नाही माहिती, परवाच माझे एक आठ, दहा दिवसा मागे भाऊ गेलेलं ना माझं स-
हा, हा.
मग तो सांगत होता, इकडे गेले आम्ही कधी गेलेलो मी चौथीला होते तेव्हा आमचे- ती शाळेतून ट्रिप गेलेली. छोटे, छोटे होतो आम्ही एवढं काय आम्हाला आठ- आणि समुद्रात पण तिथं गणपतीपोळ्याच्या समुद्रात- पण आम्हाला खेळायला भेटलं नव्हतं.
हां हां हां हां.
आमच्या सरांनी रागवून आम्हाला पुढं म रत्नागिरीला जायचं होतं ना तिथून
हा हा हा.
मग तिथल्या समुद्रात खेळा म्हणले तिथ छान आहे आता काय नको चला म्हणले.
आं
म ते ह्यावेळी माझा भाऊ गेलेला तो सांगत होता विनायक मंदिर वगैरे म्हणजे आता कसं पहिला लोकांना कुठं काय एवढं माहिती होतं आत्ता ते मोबाईल मूळं गैरे सगळं कुठं काय आहे कुठं काय नाही हे सगळं माहिती होतंय ना.
हा हा होयच की.
आणि म हे सगळे मुलं-मुलं हे मित्र वगैरे दादाचे गेले होते ते टू व्हीलर वरून.
हा हा हा.
तो म्हणला म विनायक मंदिरला जाणारे आरेवारी बीच ला जाणार आहे. परत ते मार्लेश्वर ला पण गेला होता वाटतं.
हां हां.
तिकडे जाऊन आला तो पण.
आं तो नाणीजचा पण मठ छान आहे.
कुठला नानीजला हा नानीजला पण गेला होता आम्ही पण गेलेलो नानीजला.
हम्म हम्म.
मार्लेश्वरला काय नाही झालं जाण त्यावेळी रत्नागिरी ला नाणीजला आणि गणपतीपुळ्याला आणि परत आप म्हणजे आपल्या इकडून अ आमज्या आमच्या कोल्हापूर कडून जाताना ते हे एक लागतं. चिले महाराजांचा मठ पण आहे ना तो कासवाच्या आकारातलं मंदिर आहेे तो पैजारवाडीला.
हाय काय?
होय लयं मस्त आहेे ते तर मंदिर खूप छान आहे असं म्हणजे मोठच्या मोठं एकदम आणि बाहेर रून असा त्याला कासवाचा आकार आहे ते असं पाय वगैरे तोंड वगैरे असं छान आहे आणि मोठच्या मोठा आहे मठ शांत वाटतंय एकदम.
हां.
ते दत्त महाराजांचं हे आहे ना त्यांनी
हम्म भक्त
भक् भक्त नाही अ म्हणजे रूप असल्यासारखं त्यां च महारा दत्त महाराजांच एक रूपस म्हणजे त्यांचं काय म्हणायचं आपण काय म्हणतो त्याला
ते ते किती तिसरं का चौथं रूप असं असल्यागत.
हा हा हा तसंच तसंच अवतार अवतार.
हां.
आवतारं म तिथं पण असं छान आहे ते एकदम मोठं हाय म्हणजे लहान अस ताना गेलेलो आम्ही तरी पण ते छान म्हणजे असं म र लक्षात राहण्यासारखं होतं ना ते. लहान मुलांना कसं म्हणजे असं काय आपलं आकार वेगळे-वेगळे आकार वगैरे असे बरोबर लक्षात राहतात. मग तिकडं पण गेलेलो तेव्हा.
हम्म हम्म हम्म.
त्यानंतर म आत्ता ह्या लास्ट सेकंड इयर ला असताना ला सॉरी ला थर्ड इयर ला अस ताना ग्रॅज्युएशनच्या ह्याला पण गेलो होतो महाड ला. अष्टविनायक मधला एक गणपती आहे ना, तो महाडचा गणपती हा. तिकडं महाडला पण गेलेलो, पण तिला, परत लोन लोणावळ्याला गेलेलो, लोणावळ्याचा घाट बघितला तो, किती मोठा-मिठाच्या पण आत्ता सगळं ते. मुंबईला मुंबई जवळ असल्यामूळ तिथून ते ट्रॅफिक वगैरे खूप होतं तिथं.
हम.
मला वाटतंय आमचं जवळपास आम्ही दोन ते अडीच तास त्या ट्रॅफिकमध्येच अडकलेलो. आणि सगळे अशी वाहनं मोठी मोठीच असतात, टू व्हीलर यायचे ति तर जागाच नाही, त्या ह्याच्यामध्ये, त्या घाटामध्ये सगळे असत तर मोठे-मोठी वाहतूक माल वाहतूक वगैरे असते ना.
हा.
तेच सगळं फोर व्हीलर्स मोठ्या-मोठ्या मालवाहतुकीच्या गाड्या परत आसन, ट्रॅव्हलर्स वगैरे
हम्म-हम्म, हम्म.
आता मी, थंडीच्या दिवसातच गेलेलो आम्ही, त्यामुळे छान असं गार वातावरण पण होतं.
हम्म-हम्म, वॉटर पार्क ला कुठले गेलेला काय नाही.
हा ते तिकडेच आम्ही लोणावळ्याला त्या वेटनजॉय वॉटर पार्कलाच गेलेलो.
हम्म-हम्म
मोठा एकदम ते, लोणावळ्याच्या बाहेर. साईड ला म्हणजे आउट साईड आहे, पण खूप छान मोठं जवळपास आम्हाला वाटते आम्ही पंधराशे काय सत राशे रुपये तिकीट आमचं फक्त वॉटर पार्कचच होत. आणि प्लस तर ते अम्युजमेंट पार्क म्हणून असते ना ते असं. एकदम मोठे-मोठे पाळणे वगैरे असतात आणि त्यासे उलट-सलट उलट-सलट ते रेल्वे सारखं असतं. तर ते काय म्हणायचं त्याला मला आपण नाही माहिती.
हम्म-हम्म
ते पण होतं, परत ते हातोडा का काहीतरी आपण ते उरसात वगैरे येत नाहीत. कापलं इथ, पोटात गोळा येतो एकदम.
हम्म-हम्म हे झाले.
लं. हा अम्युजमेंट पार्क त्याच्याने म्हणजे तिकीट वेगळेच होते. पण आम्ही ते कॉलेज स्टुडंट्स असल्यामुळे रिस्पीज ना ते थोडं शिक्षकांच्या जबाबदारीवर आम्ही जाणार.
हम्म-हम्म-हम्म.
त्यामुळ ते काय नव्हतं घेतलं, पण हेच वॉटर पार्क. ते तेवढं होतय छान मस्त एन्जॉय केलेला.
हा-हा-हा.
तुम्ही कुठल्या गेलेला कानी वॉटर पार्क ला.
आम्ही इथ ते कोल्हापूरला एक डी-वाय पाटल्याचं आहे की
हा, हा-हा.
तिथं गेलतो
काय नाव तेचं.
डी-वाय पाटीलच म्हणून आहे. भौतिक त्याला नाव.
होय काय.
परत टोप संभापूरला एक हाय बघा.
होय होय. टोप संभापूर हे आपलं. काय नाव आहे बघा. तोप संभपूरच्या इथं माझा भाऊ गेलेला तिथ. तेच तोप संभापूरच्या वॉटर पार्कला,
हा तेला एकदा गेलेलो.
हा हा. मी पण हा,
ते पण छान आहे म्हणत्यात, मोठा आहे वॉटर पार्क अकलूज
होय. म्हणजे त्या वॉटर पार्कला मी पण इथ कोल्हापूरला ते ड्रीम वर्ल्ड म्हणून होतं. तेव्हा आपण तिकड इथं गेलेलो. आणि नंतर, त्या मग इकड लोणावळ्याला मोठ्या वॉटर पार्कलाच गेलो. त्यानंतर अजून आता बघूया. इथ जवळपास आपल्या इथ मिरजला पण कोणत तरी बळीराजा का काहीतरी असं आहे.
खास नाही म्हणत्यात आमच्या इथली गेलेली शेजारी.
हा.
एवढं काय खास नाही म्हणत्यात. पलुसला पण एक झाले. तेच जलतारा म्हणून झाले पलूस ला.
हा हा.
ते छान आहे.
आता खूप जागी झालेत. तसे, वॉटर पार्क्स वगैरे
आणि आता, सगळं आतल्या आत असल्यामुळं म्हणजे मग लोकं काय म्हणत्यात तर बाहेर पैसे घालण्यापेक्षा आपलं तिथंच एन्जॉय पण होते. खायला
होय. मिळतेय होय.
ती चीकूची वाडी पण इथ कुरंदवाड जवळ का कायतर हाय वाटतं की,
होय होय. आमच्या इथून जवळच ते. आमच्या मामाच्या गावाला जाताना लागतं ते. हेला, मजलेवाडी म्हणून गाव हाय तेे.
हा हा.
तिथं आहे ती चिकूची बाग वगैरे. त्याचं जेवण वग म्हणजे कसं आपल्यासारखं म्हणजे खेडयात राहणाऱ्या आमच्यासारख्या खेड्यात राहणाऱ्या लोकांना त्याचे काय नवल वाटत नाही.
हा.
कारण शेती वगैरे असते भरपूर आणि शेतात जाणं होतं. त्यामुळे त्याचं एवढं ते सिटीत वगैरे राहणारे लोक असतात. ज्यांचं फक्त घर ते काम. काम ते घर ऑफिस ते घर असं असतं. त्यांना ते थोडंस वेगळं वाटते.
हम.
ते सगळे म्हणजे मोठ म्हणजे शक्यतो करून बाहेरचे लांब लांबच्या गावचे येणार. लोकच असतात तिथ जास्त. आमच्या इथले लोकल एरियाचे मग, थोडेच असतात.
हां ठेवू?
हां हां चालेल ठीक आहे.
हा.